ह
हॅलो
हॅलो
मी कार्यमून बोलते
हा बोल
काय तुमचं ना?
हम्म माझं नाव का बरं तू को कोण आहे. तू कोण आहे कुठली
आ
हॅलो माझं नाव ज्योत
कार्यावरून कार्यावरून बोलते म्हटलं!
हा हा कुठ तू जळगाव वरून बोलते का!
नाही रिठातून बोलते.
बरं ठीक आहे. बोल
हम तुम्ही कुठला आहे. म्हटलं
इथं संभाजीनगर
हो का.
हम्म हॅलो हेस हॅलो हे स्पीकरवर कसं टाकत येत.
स्पीकरवर
हम्म हॅलो टाकता येते का?
आवाज येत नाही आहे का?
हो आता आता याय लागला हा
केलाय स्पीकरवर केला आहे.
हॅलो
हा बोला
हा तुम्ही कुठून बोलताय म्हंटलं?
मी रिठदून वाशिम कर
वाशिम का हा हा बरं तुम्ही काय करता तिकडे?
हा मी काय नाही आता इकडे काय पाणी नाही पडला काही नाही.
हम्म हम्म
तसं आम्ही शेती करतो.
हो का
हा
हा
आता पाणी नाही पडला तर काम नाहीत लागून राहिले.
हो का शेती कशाची करता?
शेती हे सोयाबीन.
सोयाबीन अजून
सोयाबीन, हरभरा, तूर
हम्म हम्म ह
हम्म
मग त्याला कोणते रासायनिक का केमिकलचे खतं वापरता?
अ आता रासायनिक खत नाहीत वापरत कोणी इकडं
हम्म हम्म
केमिकलच
केमिकलचे होय
हा
केमिकलचेच म्हणजे रासायनिक आहे ना ते पण वापरत नाही का?
नाही.
का बरं?
इकडे आता ते गाई म्हशी जे असतात ना
हम्म हम्म
त्यांचं प्रमाण आता खूप कमी झालंय ना.
हम्म
त्याच्या जागी ट्रॅक्टर हे ते आलं ना त्याच्यामुळे इकडं गाई म्हशी आता जास्त नाही येत.
हो का
हम्म
कारण आपलं ऑरगॅनिक वापरलं ना तर आपल्याला शरीराला दुष्परिणाम नाही होत. आणि तुम्ही केमिकलच वापरलं तर तुम्हाला पण आजार होतात.
ते सर्वच वापरतात ना.
सर्व वापरतात ते पण आता सरकारने त्याच्यावर बंदी टाकलीय.
हा
हम्म हे आपलं तुम्ही जे हे वापरता ना युरिया हे खूप घातक आहे.
हम्म हो
ह
त्याच्याने तुमच्या जमिनीचं म्हणजे वाळू तयार होते नंतर त्यात गांडूळ वगैरे आपले मित्र
किड्यांचा नाश होतो त्याच्यात.
हा हा
युरियानी आणि आपल्याला पण चांगलं नाही आहे शरीराकरता. आपल्याला कॅन्सर व्हायची शक्यता असते. हम्
बापू
हम्म
तुम्ही काय करता
तुमचं लग्न झाल. मी सध्या काही नाही करत आहे घरीचे.
हो का, हो माझं लग्न झालेलं.
मला कॉल येतोय हॅलो.
हा
हा ठेवू का.
हा हो चालेल.